हॅलो. हा. मॅम मी अ. बोलते. अ तुम्हाला कम्प्युटर सायन्स विषयी बोलायचं होतं ना? एज्युकेशन बदल बोलायचं होतं, विचारायचं होतं ना?
हो मॅडम, मला नमस्कार मॅडम, मलाय ना हे जे, हा. हॅलो. आवाज येतोय का मॅडम?
हो हो येतोय येतोय हा. तुम्हाला काही विचारायचं होतं ना एज्युकेशन बद्दल कम्प्युटरच्या?
हो हो मॅडम मला जे काय संदर्भात. विचारायच हुतं कम्प्युटर च मग आता च सध्याला ते. मीसिकच काय, मला सांगू शकताय का कम्प्युटर च.
आता बेसिक म्हटलं ना आधी एम. एस. सी. आय टी वगैरे आपल्याला करावं लागायचं बेसिक कोर्स. कम्पल्सरी केलेलं होतं म्हणजे सगळं ऑफिस स्कूल स सर्व कणी कॉलेजेस वगैरे मध्ये असं. अणि त्यामधेच. सगळं म्हणजे डिटेल्स बेसिक पासून अ... त. पूर्ण आपलं पॉवर पॉईंट वगैरे ते सगळे त्याच्यामध्ये ऑप्शन होते ते करावं लागायचे पण आता हे आलंय ना. त्यामुळे आपल्याला आता ते करायचं असल ना कोर्स. पहिले यायचं नॉलेज घ्याव लागेल. असंय तर तुम्हाला करायचं असलं तर पहिले ए. आय. चा कोर्स करावा लागेल ए आय च म्हणजे त्याच्यामधे तुम्हाला, अ म्हणजे समजा त एखाद तुम्हाला काही प्रॉब्ल प्रॉब्लेमय समजा तुम्हाला कायतरी पाहिजेय, तर तुम्ही ए आय ला अ.. विचारून म्हणजे गूग पण जस गूगलला आपण, गूगल वर जावुन आपण विचारतो. किंवा काही टाकतो टाइप क मला हे हे पाहिजे किंवा स्पीकअप करतो. तर आपल्याला ती माहिती लगेच उपलब्ध होते. तसं ए आय च पण झाल लंय. ए आय मधे तुम्ही एखादी इमेजेस पाहिजे असेल तर, ती मिळू शकती. किंवा एखाद्या बेबीये, छोटं बा ळय तर त्याला तुम्ही, फक्त उभंय ते त्याला तुम्हाला, डान्सिंग करताना दाखवायच इमेजेस तर ते ते पण तुम्ही करू शकता. ते पण त्याच्या ए आय मध्येच होऊन जात ते. आणि भरपूरय त्याच्यामध्ये, भरपूर नॉलेज भेटत, आपल्याला यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही, एम. एस. आय टी वगैरे करू शकता कोर्स असं.
अ आणि ले लेटर हेड पण असत का त्याच्यामध्ये मॅम?
हो, हो लेटर हेड वगैरे म्हणजे तुम्हाला जर समजा एखाद्याला काही, महत्त्वाची माहिती पाठवायची चिय. समजा कुरियर करायचय, तर तुम्ही त्याला विचारू शकता, ए आयला का मला अशा- अशा ठिकाणी कुरिअर करायचंय. तर ही माहिती पाठवायची. तर ते लगेच तुम्हाला टायपिंग वगैरे करून ते उपलब्ध होत ते. तुम्ही ते करू पाठू शकता तुम्ही पण. असं.
ओके, आणि ते आपण समज त्याचा वेगळा ऍप असतो का? त्या आपल्या गुगलमधून सर्च केल्यावर येतं.
सर्च केल्यावर प्रत्येक गोष्ट येते. गुगलमधून स सर्व तुम्ही कोणती पण ॲप, गुगलमधून जरी तुम्ही सर्च केलं ना, प्ले स्टोअर झालं, युट्यूब झालं, ए, आय. झालं त्याच्यातून तुम्ही बघू शकतात. सर्व तुम्ही गुगलमध्ये करू शकता. असं सेपरेटली ऍप जरी नसली ना, त्याज्यात ती बरोबर ओपन होते. आपण जर टाईप
कारण की ऍक्च्युली काय झालं, मॅडम मी गुगलमध्ये ना आय, आय मोड आणि चार जी पी टी मध्ये चेक केला होता ना त्याच्या मध्ये दिसत होतं. म्हणून म्हट मॅडमला विचाराव एकदा की, कम्प्युटरचं नॉलेज यांच्यासाठी ए आय च ते आवश्यकताय का बावा, अस.
नॉलेज घेणं जास्त आवश्यकय. आणि कंप्युटरच त जास्त म्हणजे ए आयच नॉलेज घेतल्यानंत तुम्ही कम्प्युटरच्या फिल्डमध्ये गेले ना, तर खूप बेस्टय. कॉम्प्युटर त्याच्यामध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करा, किंवा आणखी डिप्लोमा करा. वगैरे भरप पूरय, त्याच्यामध्ये आणि शिकण्यासारखं खूपय, इंटरेस्टिंगय आणि आता सध्या तुम्ही वेबसाईट बनू शकता त्याच्यामध्ये. म्हणजे वेगवेगळे कोर्सेस असता, वेबसाईट बनवण्याचे किंवा आणखी अ डिझायनिंगच असतं ते. ते पण तुम्ही शिकू शकता. ता. म्हणजे असं समजा, एखादी लिंक पाठवायची तुम्ही एखाद लिंक वगैरे कुणाला पाठवता किंवा एखाद्या जॉईन ग्रुप करा म्हणून पाठवतात. ती लिंक कशी बनवायची, हे सुद्धा शिकवल जात. त. असे कोर्सेस आलेले आपल्या कम्प्युटर याच्यामध्ये, फील्डमध्ये. त्याच्यामूळ कम्प्युटरचे फिल्ड हे ना एकदम बेस्टय. आणि खूप छानय. नॉलेज पण भेटतं आणि इंटरेस्टिंग शिकायला भेट भेटतं. आणि त्याच्यातून आपल्याला म्हणजे जॉब पण चांगला भेटतो. असं, आणि शिक्षण पण पण करायचं म्हटलं ना, त्याच्यातूनच करा वेगवेगळे भरपूर कॉलेजेसय. त्याच्यामध्ये बेस्ट कॉलेज के. के. वाघ म्हणजे कर्मवीर काकासाहेब वाघ म्हणून कॉलेजय. तिथे तुम्ही कर शकता. डिप्लोमा करू शकता. डिप्लोमा नंतर डिग्री करू शकता कम्प्युटरमध्ये. भर भरपूर आहे त्याच्यामध्ये मग आता ए. आय चं नॉलेज पण त्याच्यामध्ये शिकवलं जाईल. एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट पण राहील तो. ए आयचं म्हणून. त्याच्यामध्ये ते डीपली नॅ नॉलेज पण देतात. तुम्ही बेसिकपासून पासून शिकवलं जातं, अन प्रॉपर नॉलेज भेटतं. की तुम्ही नंतर एखाद्या ठिकाणी जॉबला लागला एखाद्या क कंपनीमध्ये लागलाय, ऑफिसमध्ये लागलाय, तिथे तुम्हाला काही सांगितलं तरी तुम्ही, म्हणजे जे लगेच इझिली तुम्ही ते, हँडल करू शकाल. असं, असं नॉलेज हे ते.
आणि हे विचारायचं होतं मॅम मला, आपलं आता समजा मला जॉब वर्क फ्रॉम होम करायचय. तर कम्प्युटरच्या बेस वरती वर्क- फ्रॉम- होम भेटत ना?
काय म्हणता?
म्हटलं मॅडम मला हे विचारायचं होतं. आता कम्प्युटरच नॉलेज घेतलं समजा मी आता. वगैरे माझं झालेलं आहे. सगळं आता मी ए आय पी त्याच्यावरच टॅली वगैरे म्हणजे माझ बेसिक नॉलेज केलं त्याच्यानंतर टॅली वगैरे पणरत. कट केला मी. कारण की आता पुन्ह चेंजेस झालेला आहे ना. तर मग मला आता फ्रॉम होम जर मला पाहिजे असेल तर मला भेटून जाईल ना कंपनी तून.
हो वर्क फ्रॉम होम पण भेटत ना. आता सध्या तर वर्क फ्रॉम होम भरपूर कम्प्युटरच्या फीलल्डमध्ये. तुम्ही काम करू शकता. वेबसाईट बनवणे झालं. आणखी त्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट असतात. त्याच्यावरती तुम्ही कामू शकता. भरपूरय त्या याच्यामध्ये. किवा कंप्युटरच्या याच्यामध्ये. नॉलेज त्याच्या तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्या टॅलीच पण चांगलं आहे. फक्त टॅलीच कस आहे. तुम्हाला बँकेमध्ये वगैरे तिथे स्वतः म्हणजे वर्क फ्रॉम होम ना जास्तीत-जास्त नसत म्हणजे. कमीत-कमीच असत वरफ्रॉम होम. अस टॅलीसाठी. अकाउंटंट म्हणुन त्यांना इतर काम असत ना जे वे वेबसाईट बनवणं झालं किंवा आणखी प्रोजेक्टचे कामं असतात वेगवेगळे हा प्रोजेक्ट बनवायचा आहे समजा एक हॉटल मॅनेजमेंट म्हणून तुम्हाला हॉटेलचं तुम्हाला मॅनेजमेंट कशी करायचीय याचा प्रोजेक्ट बनवायचा आहे. ते पण तुम्ही त्या लप टॉप वरती तुम्ही ते अ वेगवेगळे नाही का त्याचे अस स्किल असतं ते वापरून त्याच्यामध्ये तुम्ही तो प्रोजेक्ट करून तो तुम्ही त्या हॉटेलवाल्याला तुम्ही ते म्हणजे वेबसाईट पाठवू शकता आणि मग त्याच्यावरती फक्त क्लिक केलं ना तर कुठले कस्टमर किंवा कुठले मेनू कार्ड आहे कुठले काय-काय ते सर्व-सर्व त्याच्यामध्ये येऊन जातं त्या वेबसाईट एका वेबसाईट मध्ये असा प्रोग्रामस असतो तो कॉम्प्युटर मध्ये म्हणजे खुप खूप काय-काय नॉलेज निघालेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही भरपूर काय-काय करू शकता असं.
ओके. मला अजून हे विचारायचं होतं मॅम
कंम्प्युटरच्या हेच्यामध्ये
ओके. मला हे विचारायचं होतं मॅम आता आहे ना मग मी म्हणजे टेस्ट दिली होती अमेझॉन ची त्याच्यामध्ये मला ए आय त्याच माझ ए आयच म्हणजे मला माहिती नव्हतं ना ए आयच मोद वगैरे आहेत. मग मंग त्याच्या मुळ मला ते पूर्ण जमलं नाही त्याच्या मुळे म्हटलं की यांना विचारून घ्यावं कारण की अमेझॉनला कंपनीमध्ये जॉब करण्यासाठी वर्क फ्रॉम होम होता तो. त्यासाठी मला ते फर्स्ट असल्यामुळे मला ते जमलं नाही. मग माझं त्याच्यासाठीच मग मी तुम्हाला विचारत होते की कि नेमकं काय करायचं बुआ नाही का कारण की आता-आता थोडंफार तर त्याचं नॉलेज पण करण आता कसं अ.. घरातून पण भरपूर निघालेले आहे ना वर्क फ्रॉम होम. तर आता अमेझॉनच पण निघाल्यावल होत ना.
हो अमेझॉनमध्ये पण आहे सर्व म्हणजे मिशो वगैरे त्याचं पण आहे. त्याच्यात पण तुम्ही वर्क फ्रॉम होम करू शकता. पण मग त्याच्यामध्ये स्किल लागतच त्याच्या मध्ये पण, त्याला ए आयच स्किल लागतच त्याच्यामध्ये पण आणि त्याच्यामध्ये माहिती पाहिजे आपल्याला त्याची कम्प्युटरची सगळी नॉलेज.
हो. तर तेच माहिती नव्हतं म्हणून म्हंटलं मॅडम विचाराव नेमकं काय जरा काय आहे, काय तरनाही म्हणजे मला कसं त्याच बेसिकली जरी म्हणजे भले माहिती असलं ना म्हणजे आप आपल्याला तिथे एक करता येतं ना कम्प्युटरमध्येध्ये कोर्स वगैरे. ते करता येतात नेमके कोणतं केला, पाहिजे कोणता नाही
हो. नाही आता तुम्ही कंम्प्युटरच्या कुठल्या फिल्डमध्ये गेले ना समजा आता कोर्स तुम्हाला करायचा आहे तर त्याच्यासाठी तुम्ही तुम्हाला सर्व प्रॉपर माहिती दिली जायची. जिथ ते कोर्स शिकवत ना तिथे जायचं, त्यांना सांगायचं ते तुम्हाला याय पहिले माहिती सांगतील, मग तो कोर्स करून घ्यायचा. परत कोर्स केल्यानंतर मग प्रोस तुमला शव तुम्हाला काय टॅ करायच किंवा मग एम एसआय टी कराय का शव तम न त्याच्याय श खप शण्यास भरपूर आहे आणि त्याच्या ण भ भ प्र् आपय मध आप क्रिएट करू शकतो त्यांना सांगू शकतो यायला पण ते आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो समजा तुम्हाला काही टायपिंग विषयी किंवा मराठी टायपिंग येत नाही किंवा काय कोणतं काय वापरायचं कोणतं नोटिफिकेशन वापरायचं काय वापरायचं हे सगळं त्याच्यामध्ये डडीपली नॉलेज दिलं जाते या म
ओके
काही जनरेट होत म्हणजे तुम्हाला इमेजेस पण वेगवेगळे इमेजेस समजा बनवायची असली कि काय मग डाय्गारमम असे सर्णे त्या ब्लेम असतील कम्प्युटरचे काही तुम्हाला विषय तुम्हाला पण आता कमपुटर कोर्स विषयी जरी माहिती पाहिजे असली ना तुम्ही या जरी विचारली ना गुगल सारखं तरी तुम्हाला ते दाखवतील का हो हा कोर्स चांगला आहे तुमच्यासाठी हा बेस्ट आहे हे करू शकतो तुम्ही आणि स्वतः यायला सुद्धा तुम्ही विचार शकता त्यामध्ये तुम्ही काय करू श काय शिकवता वगैरे काय काय अस ही पण माहिती आहे दे तुम्हाला चाटजी पेटी सारखंच असं सेम सेम आहे तसं हा प यायचं आता नॉलेज आता या यायचाच जमाना झालाय यायचंच चालू आहे आता सध्या ट्रेंडिंगला त्याच्यामुळेच नॉलेज आधी घ्या प्रॉपर त्याच्यानंतर म कम्प्युटरमध्ये कॉम्प्युटर फील्ड मध्ये जा त पण माहिती भेटेल तुम्हाला असं आणि कॉलेज पण चांगले कॉलेज पण के के वाग आहे तिथे पण करू शकता किंवा असे वेगवेगळे नाशिकमध्ये भरपूर कोर्सेसचे इन्स्टिट्यूट आहेत तिथं जाऊन पण तुम्ही ए यायच नॉलेज किंवा कम्प्युटरचे कोर्सेस करू शकता वगवेगळे
अ
हम्म डिप्लोमा डिग्री आहे हा डिप्लोमा असतो बेसिक डिप्लोमा मध्ये बेसिक शिकवता त्याच्यानंतर मग डिग्री असते प्रॉपर नॉलेज दिलं जाते त्याच्यामध्ये आणि त्याच्या ते केल्यानंतर तुम्हाला वर्क फ्रॉम होम ण देऊ देते कंपनी भरपूर कंपनी आहे पुण्याला वगैरे आपण जेव्हा आप अप्लाय करतो ना देेतात ते पेमेंट पण चांगलं असत त्यांचं
हो हो बरोबर मग तेच मला विचारायचं होतं मॅम ब झा मी मला माहिती सांगेल त्या त्याबद्दल धन्यवाद कारण की कम्प्युटरच नॉलेज असणं खूप गरजेचं राहतं आणि आता बदलून गेलेलं ना सगळं त्यासाठीच म्हंटलं एक काही ना विचारून घ्यावा ओके चालेल थँक यू